आवाज
हो नमस्कार ताई कशा आहात.
हो नमस्कार.
हा झालं जेवण तुमचं
हो झालं झालं आताच झालं तुमचं
आवरलं का सगळ घरातली कामं.
हा. तुमच्याकडे काय आज नवीन डे हे केलं. बनवलं काही एक स्पेशल.
आज मी आज काय म्हण
नवीन काही म्हटलं बनवलं का म्हटलं
आज का आज मी बनवलेलं हा थोडीशी वेग डिश बनवली ती आज ते कुळी आजच्या पिठाच करतात ना आमच्याकडे ते बनवलेलं. अ त्याचं ना शेंगोळी कर कुळथाचा. हा हा हा. ते बनवतात तर ते आणि भाकरी असं केलं होतं ताज. चालेल आज आपण असं कैरी आणि आंबा हा ते पण त्याच ते बनव म्हणजे शेंगोळी सारखं बनवतात पीठ मळून आणि मग त्याच रस्सा भाजी बनवतात हम् कुळीथच पीठ अस अ ते, म्हणजे कुडी दळून आणलं जात. मग त्याच पीठ म्हळून त्याच ते शेंगुळी सारखं म्हणजे गोल-गोल बनवतात. आणि मग त्याच म्हणजे रसा पात. तळ भाजी असं नाही-नाही-नाही ते डायरेक्ट करायचं त्याच वेळेस, पिठाचं पी पीठ म्हणजे आपण पीठ उकडतो बघा कस तरी. ते वरणफळ वगैरे कसं कडत. उकळतो ते वर्णात, तस ह्याच्या रस्त्यात ते म्हणजे रस्ता बनवायचा आणि उकळीत हां-हा. हा तसे टाईप जरा उकळायचं ते,
अच्छा मग कशामध्ये घालत.
अच्छा, अ त्याचा म्हणजे रसा बनवतो आपण अ फोडणीला लसूण, जिरं, लाल मिरची आणि मग फोडणीत हिंग वगैरे टाकायचं, पाणी टाकायचं मग ते उकळी आली, की हे जे मी बोलते ना ते शेंगुळी बनवते. पिठाचे हातावर, गोलगोल गोलगोल असं करून असं लांब शेवईच कस टाईप पण थोडं हे झाड तस असं ते बनवतात गोलगोल आणि मग ते उकळी टाक. आणि थोडस पीठ शिल्लक ठेवायचं म ते पिट. पाण्यात मिक्स करायचं आणि मग ते म्हणजे अ घट्ट रस्ता होण्यासाठी कस, मग हे पण प पीठ पाण्याचं पीठ पण त्याच्यात उकळी म्हणजे शिजत आल्यावर टाकायचं म्हणजे त्या रस्याला मग घट्ट पणा येईल असं, हम्म.
गेर भाता बरोबर वगैरे खात का?
मस्टली जास्त करून भाकरी बरोबर पण व नंतर भाताबरोबर पण खाऊ शकतो अस.
हा बा,
अशी रेसिपी येते.
हो मी पण आता तांदळाचीच भाकरी केली, तांदळाची भाकरीय
अच्छा! हा-हा-हा ओके ओके हो, उकड काढून तांदळाची भाकरी खूप छान होते. मऊ राहते एकदम हं हा-हा-हा लाटून पण करता येत ते बरोबर, हो-हो आज आपण अस कैरीच्या, आंब्याच्या पाककृती बद्दल बोलूया का विषय?
हो-हो मोरावळा वगैरे करतात का? तुम्ही मोरावळा वगैरे करतात. का म्हटलं?
अ मोरावळा हो मोरावळा पण करते मी आता ह्या वर्षी तर नाही केला, पण करायची मी आधी खूप मुलं लहान होती ना तेव्हा, आता जरा पण थोडं कमी झालंय माझं करणं पण, मी करायची खूप
माझेसुद्धा, मुलीला कैरीचा छुंद आवडत कत्तो
हा हा हा छुंदा, पण छान होतो मी हे बनवलेलं कैरी चाल मागे मेथांबा, तो पण छान झाला
हो अच्छा एक जे आता ते कैयरीचं छुंदा पण थोडाफार तसाच आहे प्रकार
हा छुंदामध्ये पण कस करता तुम्ही? किसून हा छुंद कसा‌ कस करता म्हटलं तुम्ही?
छुंदा, पण हे तसच कैरी खिचून मग ती त्याच्यात सगळे मसाले वगैरे काय का गळळ घालायचं आणि मग ते काचेच्या ह्याच्यात घाटवायचं बळणीमध्ये आणि वर त्याला पण का बांधून उन्हामध्ये? ते सुकवायच, उन्हात ठेवायच
अच्छा उन्हात, म्हणजे थोडक्यात ह्याच्यासारखं आपलं आपण साखर आंबा गोड आंबा करतो तसच ना?
हो हो मेथांबामध्ये काय करतात? कसा तो टीक
मेथांबा वेगळा मेथांबा आहे ना फोडी करायच्या कैरीची साल काढायची आणि मग ते अ काय करायचं फोडणीमध्ये मैथिया टाकायच्या जरा थोड्या जास्त मोहरी मेथी आणि थोडेस हवे तर बडीशेप पण टाकू शकतो हिंग टाकायचं आणि मग तेला ते फोडणीच झालं काम हिंग वगैरे टाकून थोडी हळद टाकायची आणि मग कैर्या टाकायचे आणि हलवायचं चांगलं मग अर्धवट शिजलं की गुळ टाकायच सकाच मग गुळाचा चांगला पाक होईपर्यंत ते शिजवाईचं
अच्छा ओके
आणि मग शिज
म्हणजे थोड मोरावळ्या मोरांब्यासारखच आहे हा मोर आंब्यासारच आहे फक्त ह
त्याच्यात थोडं लाल तिखट पण टाकायचं हा हा आणि सगळं शिजत आ शिजल्यावर मग लाल तिखट टाकायचं थोडं मीठ मीठ आधीच टाकायचं शिजताना
अच्छा म्हणजे तिखट आंबेड गोड सगळ्या चवितात
सगळ्यात येते याच्यात ना कडू मेथ्या असतात
हम्
हा
छुंदामध्ये सुद्धा पण मिरची पावडर घालायची असते थोडे
हा हा हा
हम् नाव वेगळे वेगळे प्रकरम बंु थोडे पर करण्याच्या पद्धत पण ते पण फरक असत कता
हम् हम् ह
हो मी कधी कधी अननसाच पण बनवते जसं मोरांबा आहे ना तसंच हान नसच पण छान लागत तो
हा हा बरोबर हा हा हा
भायंगर काायला बलपळतू
हा
हा आणि मोरावळा आवळ्याचा पण जास्त करून दूध घालूनच करते मी हा
हम्म हम्म हम्म आवळा तर चांगलाचआसतो खायला एकदम हम्म हम्म बरोबर आवळा म्हटलं चांगला असतो खायला हो करते ना म्हटलं हो हो हो करते
आरोग्याला पण चांगलं आवल्याचे
हम्म त्याच्यात पित्ताला पित्त नाशक त्यांना हवा
हो
हो
तो म्हणजे ना उकडून करण्यापेक्षा ते किसून जर केल ना. तर त्याला जास्त अजून टेस्ट येते.
अच्छा
हा उकडलं तर कधी कधी त्यात ते खर टेस्ट थोडी कमी होते. ते कारण थोडे सत्व कमी होतात ना त्यातले किसून केलं की जास्त चांगला होत. तो
अच्छा आवल्याच ओके
थंडीत वगैरे जास्त मिळतात आता थोडं कमी असतील. हा थंडीच्या दिवसात जास्त मिळतात. आजकाल तर असं कधी पण कधी कधी
मिळतात मिळतात जरा हम्
त्या हळदीत
हो आणि आवळा कस जरा टिकाऊ आहे ना.
हो.
हा ओल्या हळदीचं ना मी मागच्या वर्षी केलेलो खूप छान झालत ते
हो छान हो लागतं त्याचं पण ते म्हणजे हेल्थ साठी चांगलं आहे तब्येतीला काय सांग घालावं लागतं.
तेल तेल जरा जास्त घालावं लागतं ना ओल्या हळदीत लोणच्याला
हो
हम् कारण मी मागच्या वर्षीच केलेलं ना मी केलं होतं केलं होतं. मस्त झालंत पण एकदम टेस्टी झालं होतं.
अच्छा पण ते ह्याच्यात मिळतं जानेवारी फेब्रुवारी म मिळतं
हो थंडीच्याच हा तेव्हाच मिळतं ते
हो.
फेब्रुवारीमध्ये मे हम्म
मी झा झाड लावते रोपं लावते त्याची हळदीची
हळदीची अरे वा कशात कुंडीत लावता कि जमिनीत लावयला जागा आहे तुम्हाला ज घराची हा हा हा आणि त्या हळदीच्या
हळदीचे पानाच्या ना
हा, हा
नेवऱ्या बनवतात
ते काय बनत त त्याला काय पातोळे पातोळे मी खाल्लेत आमचे शेजारी राहायचे ना ते हळद मस्त बरोबर ते पातोळ्या बनवायचे नागपंचमीला ते ना त्याच्यात खोबऱ्याचं हे टाकायचं
हा सारण घालून ताराच पीठ कच्चच म्हणजे मळायचं आणि मग ते त्या हळदीच्या पानावर तापवून मग त्याच्यात घात घालायचं सारण आणि ते बंद करून त्याच्याव वाफ द्यायची पंधरा वीस मिनिटं ते पण छान लागतं म्हणजे जेव्हा उकडायला लागतात ना त्यावेळी त्या हळदीच्या पानाचा खूप छान सुवास सुटतो.
हो तेच तेच आणि ते ज्या पातोळ्या तुम्ही म्हणता ना त्याला पण तो वास लागतो हळदीचा मस्त
हो ते छान छान लागतात आणि ते आमच्या घरी पण सगळ्यांना आवडत तर माझ्या शेजाऱ्यांना माझ्या मैत्रिणींना सुद्धा आवडते इथे
हो मी खाल्लेलं आहे हा छान लागतं ते ते कच्चच पीठ घालतात ना वाटतं तांदळाचं त्याच्यावर ते
ह हो हो कच्चच पीठ वापरतात जसं आपण मोदक करताना उकड उकड काढतो. तो ना तसं नाही याला कच्चंच पीठ मळून करतात.
अच्छा ओके बर, बर चालेल बनवेल मी कधीतरी हो चला धन्यवाद हा.